हॅलो
हॅलो
हा बोला की
काय चाललंय
काय नाही बघा त्याला बस वेग वाच घरात
होय झाला की नाही क्लास पूर्ण वर्गचा
होय झाला की
किती महि्यात
तर जेवढं कराल तेवढं होतं म्हणजे असं काही ठरवून नव्हतं म्हणजे जेवढं आपल्याला शिकायचं तेवढी शिकवणार
ह हा मतच म्हणजे ज आणि खरं म्हणजे होत ते
काय म्हड सोड आ नाही नाही दोन टप्प्यामध्ये भरायची होती चार हजार रुपये होती ना
पूर्ण कोर्स अची
हा मग दोन दोन क तर करून भरायचं आणि जर सर्टिफिकेट माहिे असेल तर त्याचीच वेगळी
मग घेतलं का नाही से
होय भेटलंय क
त्यासे किती घेतले पैसे
त्याचे पाचशे रुपये
सर््टिफिकेटचे
हा
एक्झाम झाल्या का नाही मग तिच्या
नाही एक्झाम काय नसतत सर्टिफिकेट पण अजून यायचं आहे
मग सर्टिफिकेट कशाच्या बेस वर मिळते ते
आपलं म्हणजे वर्क माझ मॅडम कस करतात एकदा वर्क थोडं झालं ना शिकवून की त्यांच्याकडे भरपूर ऑर्र असत ना ब्लाऊजच्या
हा
मग त्यांनी दित करायला मग आपली फिनिशिंग वगैरे त्यांना कतेच की
हा
मग पहिलंय का आम्ही ब्लाउज केलो त्याला म्हणजे लई. दिल झालं म्हणजे असं एकदम फिनेशशी एकदम कायतरी वेगळी झाचालती मग आता त्यानंतर मग अ अ आणि दोन तीन ब्लाऊज त्यांनी दिल्यावर मग चांगली आली फिनिशिंग
हम
त्यामुळे मग नाही एक्झाम त्यांचे आता म्हणाल त्याह्या ची पासुन सुरु. करणार आहे सगळं घ्यायचं म्हणून
आवाज नाही
त्यांच्याकस ब्लाऊज पण ब्लाऊजचे पण क्लासेस असतात ना त्यांचे ब्लाऊज अ पदरावरी वर्क आणि ज्वेलरी मेकिंग
हम
सगळ ग्लासली घेतात
हम्म
साडी ्रेस हा
काय काय शिवा त्याच्यात.
आम्ही आता ब्लाऊज आणि वर्कच तेवढं शिकलोय.
म्हणजे बेसिक त्याच्यात काय काय येतय.
बेसिक म्हटल तर म्हणजे पहिला एक स्टीच आहे त्याची आरीवर्कची. ती एक स्टीच शिकली की तेवढं मग झालं. मग बाकीच सगळं त्या स्टीच मध्येच आहे. म्हणजे मनी वैगैरे घालायच.
कोणचे रनिंग हे जी चेंज स्टिच.
हा चेनफेज ती एक घातली कि मग झालं. मग सगळं त्यात मणी वगैरे त्यातच. बुट्ट वगैरे.
हा
हम्म वेगवेगळ्या प्रकारचे बुट्टे
म्हणजे ते एका स्टीचमध्ये सगळे वेगवेगळे आकार देता येतात काय.
हा एका स्टीचमध्ये फक्त वळवताना दनघस पहिला बॅक सीट टाकायला लागत्या. म्हणजे आपलं वेगवेगळे आकार असतात की गळायचे. त्रिकोण, चौकोण मग तिथं जिथ कोपरा अस तिथे बॅक स्पेस टाकुन मग पुढे जाय लागतय.
नाही आणि ते आता लग्न समारंभात बघा त्या नवरीच्या ब्लाऊज वर असते बघा. पाठी मागे नेट लावलेला असते. आणि त्याच्यावर मुलाच नाव लिहून त्याची नवरी म्हणून लिहिलेल असत. ते नेटवर्क तस करता येत त्याच्यावर.
हा ते कि. ते कस करत्यात म्हणजे खाली पीस आ आपल्या आधा जे रेग्युलर पीस असते. ज्या पीसावर आपल्याला करायचय ते पीस खाली पण लावलेले असते स्टँडला. त्याच्यावरच काय करायचं जे आपल्याला नेट पाहिजे असत त्याच कलरचे मॅचिंग नेट असतय ना. तेच नेट त्याच्यावर ठेवायचं. त्या रिंगेमध्ये फिट करायच. आणि त्याला कडन सगळ्या म्हणजे खाली जो आकार काढलेला असतोय गळ्याचा त्याच्या साईडन. पिना लावून घ्यायच्या सगळ्या आपल्या डोक्यात ज्या आपण पिना घालतोय ना त्या.
हम्म हम्म हेडपीना का टाचण्या. हा हा
त्या सगळ्या लावून घ्यायच्या कडेन. आणि जो खाली गळा असतोय त्याच्यावरच नेट कापड त्या नेट आणि कापड दोन्ही धरून स्टिच घालायच त्याच्यावर. स्टेन स्टीनचे.
हा
हा चेन स्विच घालून झाले की, तर परत चेन स्विच कव्हर करायला आणि दुसरी एक असते स्विच.
हा हा
तिकोण त्रिकोण त्याच्यावर घायला लागत म्हणजे ते कस नेट फिट होतं ना त्याला.
हम्म
अगं ते नाही घातल तरी डबल चेनचच घातल तरी पण चालतय.
हम्म हम्म
मग ते घातल्यावर तिथं नेट कस फिट होतय त्याला. मग त्या पिना वगैरे काढून घ्यायच्या आणि कडच जे नेट शिल्लक असतय जे गळ्याचा आकार काढून जे कडच नेट शिल्लक कट करून घ्यायच. कटरन किंवा कातरीन. ते पण एकदम शिस्तीत कराय लागतय. नाहीतर मग चेन स्टीच मधन जर नेट निघाल तर मग सगळच काप पण निघतय.
होय. म्हणजे नीट लक्षपूर्वक कराय पाहिजे ते शांत डोक्याने काम.
आणि जे खालचं कापड असते ते काय स्टँड उलट करायच. आणि सुई मध्ये जे खालच कापड असते ते पकडून धरायच सुई मध्ये. आणि कटरन किंवा कात्री एकदम हळू कट करून काढायच. पूर्ण जो आकार आतला असतोय तो सगळ कापड कट करून काढायच. हम्म मग ते कट केल. हा ते आतल जे कापड असते मग थोडं थोडं राहिलेल असतय ना. म मध्ये दिसू नये म्हणून त्याला आणि उद्बतीने जाळतात अगरब ते हा अगरबत्ती असत ते सगळं चिटकावून त्याला जातात पण अगरबत्ती जर कपड्याला लागली तर सगळी चेंज निघून जाते
होय ते दोराच्या एकदम असल ना नाजूक लगेच कळत असल ते
पीस पण खराब होतय आणि नेट पण खराब होतय मग
हो
हम्म
म्ह बारकाईचं कामाय ते
होय मग ते ते झालं कि होय असतात ते.
असतात तर आप ऑर्डर कंपलीट करायला किती रुप प मिळतात काय असं का ते डिझाईन वर असते
डिझाईन वर असते जर सिम्पल डिझाईन असली तर हजार बाराशे पर्यंत जातय सिंम्पल ते पण म्हणजे कसं फक्त तीन लाईने टाकाय लागतात मन्यानच्या आणि एखादा दुसरा बुट्टा टाकायचा कुठं कुठं तरी
हम्म
हाताला पण तसंच. मग त्यात जर हाताला चटकन पाहिजे असले तर मग चारशे रुपये परत वाढतात त्यात
म्हणजे टोटल पंधराशे रुपये खर्च येते पाटिमागची
हां लटकन लावलं कसं की ब्लाऊज असं, एकदम रिच वाटतंय ना.
हा.
मग त्यामुळे लटकन लावून घेतात
हा हा हां
ह हम्म मग एक एकदा फक्त लटकन लावायला सुद्धा ऑर्डर असतात हम् म्हणजे शिवलेला ब्लाउज असल शिवलेल्या ब्लाऊज ला सुद्धा लटकन लावायला येते
होय का
हम्म
हो झाले का नाही ऑर्डर कम्प्लीट आता
आता थ्री डी पीकॉक चालू आहे तेच कळत बसलोय बघ
मग सामान ग
सामान सगळ घेतोय क्लास मधन हेच पैसे जवळ द्याय लागते मॅडमांना क्लास च सामानच.
हा हा.
हम्म, जेवढ म्हणजे बेसिक असते तेवढ सामान त्यांन देतात शिकण्यापुरत.
आ हा प्रॅक्टिस.
हे ब्लाऊज ऑर्डर करायला लागलोय
ऑर्डर कराल होय
हा थ्रीडी पिकॉपची ऑर्डर आल्या ते करायले
मागवाव, हो हे काय चाललय. पावभाजी झालाय आज करायची
होय काय
हम्म तुमचं जेवण
जेवण आत्ता करायचं
ते हा अजून गेला नाही लेट झालं
लेट झालं, थोडं दळप आणायचं होत, दळप आणायला गेलेली दळप घेऊन आली. म्हटलं आता जे बसायचं आणि थोडे फोन करायचे आणि मग जेवण करायचं
हा.
मग काय करताय
अजून काही ठरवलेलं नाही आता करायचं
नहीसा.
जेवण काय करायचं आधी सुचलंच नाही पटकन. आवाज येत जा मे विचार करून मग कराय लागतय. आवाज येत हम्म, काय करायचं, काय करायचं? होय पावभाजी करायची आणि थोडी घात आमटी असत मग सोबत तिच्या
ह् ह्
हम्म.
चपाती भाकरी वगैरे काही नाही मग
काही नाही, ते पाव खाल्ल्यावरच पोट भरते त्यामुळे मग चपाती भाकरी करायला काय म्हणजे विषयच नाही पोट भरते
तेच्याम
हम्म.
बनली का नाही मग पावभाजी अजुन?
अजून करायला लागल्या भाज्या वगैरे शिजवू घातल्या वेदावेत.
मग ते झालं की अजून मॅश करायचं मग त्याला फोडणी टाक काय चवळ? मार्क्स शिजणार, मग पाव भाजायचा आणि मग खायच.
बटर लाऊन भासते का पाव
हम्म.
बटरला ना तूप पण तेल पण
आ हा.
हम्म, तुम्ही करता की नाही पावभाजी?
नाही कधी केलेली
कधी केला
नाही केली आठवड्याचा माळवा असते कारण ते माळव परत त्याला संपत एका पावभाजीतच.
व्हय सगळ्या भाज्या घाला लागतात त्यात
नाहीच कधी करतच नाही
हा सगळ्या भाज्या लागतात हम्म, कांदा टोमॅटो बटाटा. फ्लावर, ढबु मिरची.
हम्म क हम्म.
लागते
ना.
पण त्यातन म्हणजे भाज्या पण आपल्या शरीराला मिळतात ना नाही, तर मग लहान मुलं कशी करतात, भाज्या खायला बघत नाही. हम्म मग भाज्या खाल्ल्या ना सगळं म्हणजे भाज्या आपल्याला चालतय मग आवरा स्वयंपाक आता हा हा तेव्हा सणांनी यावे.